हा बोला ना.
काय करताय?
नमस्कार काय करताय?
मी बसलय बघा तुमचं काय चाललंय?
काही नाही आता मुली आल्या माझी भाची पण माझ्या जवळ राहते ना.
हां
आ दोघं आला चालू मस्ती चेंज वगैे केला खायला देऊ.
हम हम.
टायमिंग चुकीचं आहे त्यांच. आता खूप धिंगाण आहे त्याला झोपवण बेडमध्येध्ये त्या दोघं हॉलमध्ये चालू त्याच.
हम्म.
इथं एक सांभाळण जड होतं मला तीन तीन सांभाळायचे.
लहान आहेत का?
हा त्या दोघ पहिली नाही आता फर्स्ट ला. आणि तो आता तीनचा आहे म्हणजे तो तो पण जातो नर्सरीला.
हम्म हम्, ते ट्विन्स आहेत का जे पहिलेले आहेत ते?
नाही नाही ते माझी भाची आहे.
हां.
त्यांची मग कॉलेजला जात तर प्राध्यापक आहेत ना त्या.
हां‌.
त्यांना सांभाळायला कोण नसतं. आता ते त्यांची मम्मा इतली तो परंतुचच रात माझाचे
हम् हम्.
मगशी म्हटले ना रेसिपी
हा रेसिपी.
हा.
आता तुम्हाला ती रेसिपी अ आवडेल. मलाकरी विपण तमण तशी पि तिचा अस आहे अ रेसिपी नाही याची‌. कच्याधा
काय काय तेय आवाज नाही आला.
कच्च दूध खरवच असत ना.
कच्चं दूध.
हा पहिल्या दिवसाचं खररोच पहिल्या दिवसाचं हा.
हा
त्या दिवसाच्या प्रवेशाची. तेव्हा त्याला म्हणतात खरवसाची लाडू.
हां.
त्या रेसिपीचं नाव आहे.
हा.
ती रसिपी असे पहिल्या दिवशी, त्या दिवशी खरवस येतं ना. ते, कच्च दूध उकळ व्हायचं. शिजवायच आपण जसं शिजवतो ना प कच्च दूध तस पहिल्या दिवसाच. ते दूध शिजवायचं, त्याच्यात काही टाकायच नाही. आपण ए एरविकच साखर टाक कोणते शिजवतो वड्या बनवतो.
हम् हम.
तसं नाही करायचं ते नुसतं शिजवायचं कच्च दूध, शिजवल्यानंतर जो घट्ट तो वडी बनते ना मोठी. जेवढं ठेवतो आपण तेवढं आ एक लिटरच असेल तर तो खूप मोठी वडी बनेल.
पातेला जे टाकत, तर ते पूर्ण किसून टाकायचे. खिसलेलं किसणी नाही जसं ते पनीर सारखं घट्ट होय. ते घट्ट झाल्यानंतर ना, ते खिसून टाकायचं.
खरवीस का?
खरवस हा. किसल्यानंतर आहे ना. टोप घ्यायच एक भांडं घ्यायचं ते गॅसवर ठेवलं का त्याच्यात तूप टाकायचं थोडं.
हा.
आणि तुपामध्ये ते खरवस टाकायचं, ते किसलेलं खरवस.
हम.
आणि. अ जर एक अर्धा लिटर जर खरवस असेल म्हणजे अर्धा लिटरचा दुध डो असेल. त्याच्यात आहे ना, कमीत कमी दीड वाटी. इतकी सागर टाकायची, तुमच्या अंदाजाने तुम्हाला जर वाटत असेल. कि एवढं गुड भरपूर होईल, तेवढ्या तेवढ्या प्रमाणात ती साखर टाकायची. आणि ती साखर मेल्ट होत नाही, तोपर्यंत चाळत राहायचं कंटिन्यू.
हम्म.
त्या खरवसला चाळत राहायचं. मण ते जोपर्यंत ती मेल्ट होती ना तो पाक व्यवस्थित धला जातो ना. आणि ते पाक अं खरवस असं, पूर्ण हे होतं. घट्ट होत, त्या साखरे मध्ये तुमची इच्छा असेल तर, ते तुम्ही अ वेलचे पूट टाकू शकता. म्हणजे काही आणि तो लाडू उपासालाही खाऊ शकतो ना, म्हणून काही काही नाही टाकत.
हम्म हम् चालतो का खरवीज म्हणजे उपवासाला?
आता काही काहीना बघा कोथिंबीर आवडते, उपसात वापरायला. पण काहींना नाही चालत, कोथिंबीर.
हा.
तस काहीच असतं की बा आम्ही. उपवासाला अद्रक, वेलचीपूड हे टाकत नाही बा उपवासाच्या दिवशी. तस स्किप पण करू शकतो. स्कीप पण करू शकतो, जो उपवासाला खायचा असेल तर आणि नसेल खायचा. असं उपवासाच्या याच्या बी खायचं चालतो आम्हाला, उपवासालाी वेलचीच. तर टाकू शकतो आणि तो डो कमप्लीट झाल्यानंतर ना, तो एखाद्या भांड्यात ओतायचा. पण चटकीे खावे लागतात ते लाडू वळताना त्यांना. ते ते गरम गरम करावे लागतात हाताला पूर्ण थोडस ओलसर करायचं किंवा तूप लावायचं आणि तशाच वडया वळायचे आणि जर तुम्हाला जर लाडू वळायला जमत नसतील तर सर्व तुपाचं भांडं करायचं त्याच्यात ती थापून घ्यायची आणि सरळ बर्फी सारख्या वढ्या करून घ्यायच्या
हा
बर्फी सारख्या करून तर, तुम्ही कमीत कमी वर्षभर ही टिकवू शकतात. ते जर फ्रीजमध्ये राहिले तर नाही. फ्रीजमध्ये ठेवायचं, आणि जर ते केले ते एवढे वर्षभर राहणारच नाही, कारण ते खाल्लेच पटापट जातात, छान खूप होतात ते लाडू, छान होतात म्हणून ते पटापट संपून जातात
हम्म, आणि वेलच्या तर आपण चहा मधे टाकतोच की
हो, काही काही ना नाही आवडत, काही काही म्हणतात कि बुआ, अ काही याच्यात जे याचे उपवास करतो बघा आपण नवरात्रीचे, त्या उपवासान मध्ये काही लोकं भगर खात नाहीत काही लोकं अ बटाटाज्, काय म्हटला सॉरी टमाटा स्किप करतात, बऱ्याच गोष्टी आहेत, काही काही लोकांना ना, अऽ त्या गोष्टी स्किप करतात, त्या म्हणजे आम्ही ते उपावासाच्या दिवशी खात नाही. आणि नवरात्री मध्ये भेंडी चालते, आणि इतर उपवासांना भेंडी का चालत नाही.
हो
अऽ नवरात्रीला बाया भेंडी खातात.
आमच्याकडे तर ना नुस ती शाबूची अ खिचडी नसते का बघा, साखरेची करतात गोड खिच चडीे
मग
तेच फक्त, आणि त्यात मिरची नाही, काय नाही काय नाही टाकायच, तेवढीच खायाची आणि दोन दिवस तर कायच खायचं नाही उपाशीच, पाणी नाही, जेवण नाही काय नाही म्हटलं कोणत्या देवानं सां सांगितलंय एवढं उपवास वगैरे पाळा, मी नाही लय पाळत हा देवाची श्रद्धा ठेवायची ना, पण उपवास वगैरे नाही पकडायच.
तेच ये काही लोकं बघा, अ बुधवारच्या दिवशी जाम नॉनव्हेज खातील आणि गुरुवारच्या दिवशी उपवास करतील, त्याला काय अर्थ आहे.
मी ना, अ बघा स्वामींची सेवा सुद्धा करते मी, पण गुरुवारचं पण सुद्धा वशाट खाते
नाही, आता माझ माझा गुरुवारचा दिवशी उपवास राहतो. मी नाही खात. मी नाही खात, बुधवारच्या दिवशी कधीच नाही खात, सकाळी ही खात नाही आणि संध्याकाळी ही खात नाही. मासाहार बहात्तर तास आपल्या पोटातून जात नाही, तो उपवास करण्याचा काय उपयोग, बहात्तर तास आपल्या पोटातून पचनच झालेल राहात नाही त्या वस्तूच, मग तो उपवास काय ऊपयोगाचा मग नाही करायचा.
मी, म्हणजे पहिला धरत होते उपवास लहानपणी वगैरे
हम् हम्
पण मला कस ते पिताचा त्रास आहे ना, मग मी उपवास धरले की मी डायरेक्ट आजारीच पडते त्यामुळे मी जास्त उपवासाच्या नादाला लागत नाही
तेच ना.
आणी प्रत्येक ठिकाणी असं नवरात्र आणी उपवास, प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळच आहे..
खूप वेगळेवेेगळे आय, आणि जेवढं फॉलो. केलं तेवढं वेगळंच आहे, काही काही गोष्टी ना. आता हे मोबाईल मुळ झालंय, स्क्रीन मुळे जास्त झालेलं आहे, काही गोष्टी माहिती. ती नव्हत्या, आपण खेळायचो, बागडायचो, आता पोरांना सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. मोबाईल
हो, आपल्या वेळेस मोबाईल होता ग काय होत.
काहीच नव्हतं.
आम्हाला तर ना पाचवीपर्यंत शिक्षक सुद्धा नव्हत, शिकवायला माहिती एवढे आमची बेकार अवस्था होते.
हो हो मग तसच असतो. हो ना. बाकी हो बाकी काय चाललं तुमचं.
काय नाही बसलोय जरा, खात फ्रूट्स, खावं म्हटलं जरा.. म्हण बसलोय खायला, म्हटलं काय करावं, मग टास्क कंप्लीट केलं पाहिजेत ना तीस.
ते तेच, तुमचे किती कंप्लीट झाले आत्तापर्यंत?
अ अजून दोन कॉल झाले म्हणजे पंधरा होतील.
अरे बापरे! माझा आत्ता एक झालेला आहे आता तुमचा केला म्हणजे तुमचा. तुमचा एक आणि तुमचा एकच झालेला आहे. आता तुम्ही मी तुम्हाला केला तो तर काही धरला, जाणार नाही तो तुमच्या याच्यात धरला जाईल.
नाही मगच झालं ना, तुमचं एक.
हा ना तो माझा आणि तुमचा एक झाला, आणि आता हा जो झाला तो हा. तुमच्या हच्यात धरला जाईल ना माझ्याच्यात नाही धर जाणार.
माहित नव्हत माझं काय व्हायचं की मी डबल नंबर तिथं डाईल करायची. आणि सबमिट करायच. तसे पण माझे नंबर काही काही गेलेत ना त्यामुळे माझे एवढे टास्क झालेत. नाहीतर एवढे कुठले होतात.
पेमेंट झाले का तुमचं?
अ अ हेज नाही. पेमेंट झालेलं ते दुसरे होते ना क्वेश्चन चे. त्याच पेमेंट झालंय दोन रुपये झालात तशी, बाकीचं पेंडिंगला आहे दोन दिवसात होईल ते.
क्वेशचनच म्हणजे ओ.
मराठी क्वेश्चन नाही का म्हणजे, वॉइस रेकॉर्डिंग येत आहे आणि ते आपण मराठीत टाईप. करायचंय वगैरे.
त्याचे दोन रुपये झाले होते असं.
हा मला दो म्हणजे क्वेश्चन चेक झाल्यानंतर दोन रुपये फक्त आले आणि अजून. पेंडिंगला म्हणजे सात ते चौदा दिवसात कधी पण अकाउंट वर येतात आपोआप येतात. डिटेल टाकल्यानंतर, हा म्हणजे सुरवातीला. आता नवीन असल्यामुळे आपण कसं होतय. कि तिथं प्रे दाखवाण झालंय लगेच डिटेल्स मग परत. तर एका आठवड्यानं डिटेल्स दाखवतोय मग तिथं आपण डिटेल्स टाकायचे आपली.
हं हं हं.
आणि मग तिथनं मग बाकीचे प्रोसेस चालू होते मग परत तिथन. सात दिवसान पेमेंट येते.
तेच काहीतरी करणं गरजेचं आहे ओ. हे म्हणजे.
हा आता आलंय बघा माझं तीनशे रुपये पेमेंट आलंय तिथं. दोन दिवसात. येईल त्याच कारण मी ते टास्क जास्त कमप्लीट केले चार हजार टास्क झालेत माझे ते.
बापरे.
ह बसून काय करायचंय ना मी मला काही कामच नाही. कंटिन्यू आराम आहे मग मी कंटिन्यू एकटीला करमत पण नाही ना घरात.
तेच नाही आता माझं कसं झालेलं आहे मला माझा वेळ पूर्ण मुलांमध्ये. जातो सकाळचा पाच पात. साडेपाच ला उठा त्यांची टिफिन बनवा त्यांना सोडा त्यांच झालं का लगेच. मिस्टरांना पाठवा त्यांचं केलं का लगेच सासू सासऱ्यांचं मला.
माझे मिस्टर सुद्धा करतात ना. त्यांना म्हणलं ना एवढं करावं म्हणलं. बसलाय तर करा ना म्हटलं गेम खेळून काय होतय म्हटलं करा. मग करतात ते म्हणतात आजू दे चार रुपये भेटले ना मग करतो मी. म् नवऱ्यांचंच तसच असत चार रुपये भेटत असल्या ना काही करायच.
ह आणि ते आमचं तसं नाही आमचं तूच कर तुला काय बाई.
नाही हे नाही. हे लले सपोर्ट करतात मला मा म्हणजे ज्वेलरीच पण मी करते ना त्या. पण मला भरपूर सपोर्ट करतात.
चालेल आपण ना आता नेक्स्ट कॉल करू कारण ऑलरेडी तुमचे दहा मिनट झालेले आहेत.
हा,